टोन्या काय करतेस फ्री आहेस का? मला त्याझ्या. शी एका छान विषयावर गप्पा मारयच्या आहेत
हॅलो ध्रुव हो मी अगदी फ्री आहे सांग ना आज कोण घेऊन
अरे आपल्याकडे आता सण उत्सव सुरू होणार आहेत ना सर्वत्र कशी छान रोषई आणि खरेदी सुरू झाली आहे मला आपलला भारतीय सण खूप
होणार सणाचे दिवस चा आले की हवेतच एक वेगला सगला वातावरण कसा मंगलमय होऊन जातो सगळ्या सन कोण हम्